हॅलो.
हॅलो. नमस्कार. अ... काय म्हणताय.
काय नाही. मजेत आहे.
हा कसा चाललाय तुमचा दिवस. पाऊस वगैरे काय म्हणतोय.
पाऊसं येतोय ना.
हा हा आता जरा चालू झालाय चांगला पाऊस त्यामुळे जरा सुंदर वातावरण झाल. लय छान झालंय.
हो ना. खूप थंड वातावरण.
हा. छान झालंय आता इकडे पण. ठीक आहे मी आता तेच मुलांच्या शाळा वगैरे सुरु झाल्यात. त्यामुळे त्यांचा आता ऍक्टिव्हटीज वगैरे. हे सगळं चालूं केलयं त्यांनी. आजकाल कस केलंय ना बऱ्याचशा गोष्टी ते लोक फोनवर. चं पाठवायला लागलेत तर फोन चा वापर म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी झाले, होम वर्क झाले. काय काय जे काही नविन नवीन गोष्टी आहेत. सगळ ह्यांना फोनवर किंवा लॅपटॉप वर बघूनच. करावं लागत. तर अ-म्हणजे मोबाईलचा युझ जरा जास्तच झालाय. म्हणजे आपण- आपल्या वेळी एवढं नव्हतं म्हणजे त्या वेळेला कस शाळेत गेलो. हो शाळेत गेलो की घरी आलो अभ्यास आपला. आ.. पुस्तकात न बघून केला की झालं. पण आता कसं झालं की. जास्त फोन किंवा. देतात ना त्यांना की ते पण फोनवरच डिपेंड असतं म्हणजे की. बघा फोनवररती. बघून करा नाही का. किंवा इंटरनेट चा वापर करा नवीन प्रोजेक्ट बनवण्याठी. किंवा काय करणार कंटेन्ट. पण त्यांना खूप डिपेंडेट. फोनवरती हॊ.. हॊ.. हॊ त्याच्यामुळे. जास्त झालाय. हो डोळ्यांवरती. म्हणजे अशक्त चष्मा- म्हणजे कस. द्यायची किंवा काय करायच तर त्याचा थोडासा फोनचा. कमी करून स्वतःच्या मनानी.
पहिले तर किती. करायच्या पुस्तकामधूनच सर्व काय होता आता तर सर्व मोबाईल मोबाईल शिवाय तर काहीच नाही.
हो म्हणजे आता शाळेमध्ये ऍक्टिव्हटी. काही असायच्या ना त्या कशा असायच्या की आपण सगळे म्हणजे तुम्ही ग्रुप बनवा नाही का मित्रमैत्रणींचा ग्रुप. बनवा त्या ग्रुपमध्ये बसून तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी करा किंवा काय क्राफ्ट बनवायच ते आपण. ग्रुप मद्धे करायचो म्हणजे शाळेमध्ये आणि अ... किंवा म्हणजे आउटसाईड ऍक्टिव्हटी असायची बाहेर नाहीय थोडसं बाहेरच्या ह्याच्यामध्ये पण करी त्यां का ब करायचय मला युट्यूब व म्हणजे काहीतरी बघून करायचंय असं थोडस चालू आहे तर मुलांना उलट त्या त्यापासून थोडस म्हणजे लांब करून मग करताय
हा
करायला पाहिजे म्हणजे त्यातनं म्हणजे कसं डोकं तुमचं स्वतःच तुम्ही डोकं वापरा स्च काहीतरी इमॅजिनेशन पॉवर तुमची वाढवा आणि मग करा आजकाल तर म्हणजे ए आय वगैरे पण आता एवढं आलंय ना म्हणजे आपण बघतो आता फोनमध्ये पण ब वतो लाय आता हा मेठाई आहे मेटाई आहे दिसतो ह हा मग त्याच्यावर तुम्ही टाईप केलं की हा बाबा मला चला काहीतरी माहिती द्या तर ते लगेच सांगत तुम्हाला णपल्यामुळे का झा क लोक आप कॉमन सन त हो म्हणजे आमच्या इथे ना म्हण केला हो तथ सा आ आप एखा ठ कुठेतरी गेलं तर आपण गुगल मॅप टाकतो हा गुगल मॅप वरती कसं दिसतंय क कुयव फाय म्हणजे फायदा असा आहे की चला ठीक आहे तुम्हाला दिसतं कुठे्रॅफिक आहे किंवा कुठे तुम् ठा त पो घा असे तर तुम्हाला ए ठिकाणी दिसत हा पण मग त्याचं नुकसान कसं माहिती का लोक म्हणायलाग कीर्ध्यापेाड्रायव्ह डायव्ह म्हणज त्यां त क ठे त्यां ब्रे रेकॉर्ड कराय प आ काय क आय ल मप व अवलंबून असल्यामुळे त्यां ते सगळे जे रते त्यां त्या अस त्या पणत लक्षात ठे नाही कुठला रग हच्या य झा म्ह क ते ब्रेनचा वापर कसा कमी होतो ह्यासाठीनी हे उदाहरण दिलं म्हणजे अगदी बेसिक उदाहरण ण त्यांना मॅप वगैरे एवढी फॅसिलिटी नव्हती तरी ते बरोबर करायचे ते ब्रेन होतं
हि मॅप म्हणून आता कोणीही जाऊ शकत कुठेही
कुठे जाऊ शकत हा आणि कुठे पण किती ट्रॅफिक आहे काय आहे सगळं ते बघू शकतात तर मग तो त्याला कारण साहेब यांना थोडं मुलांना ऑक्साईड ऍक्टिव्हिटी किंवा हा असं काहीतरी आपल्याला लक्ष ठेवावं लागणार त्या किंवा त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करायला पाहिजे बेसिकली कुठे बाहेर गे तर म फोन नाही किंवा एखा त असा दिवसात मग काढायचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल स्क्रीन टाईम नाही मिळणार तुम्हाला म्हणजे फोन बंद टीव्ही बंद फक्त तुम्ही नॉर्मल खेळा एकमेकांकडे किंवा कुठे खाली म्हणजे नाही ऍक्टिव्हटी साठी कुठ तरी नेलं पाहिजे हा हा तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही? तुमची मुले आहेत का त्यांना सुट्टीन मध्ये वगैरे कुठे लावलं होतं का क्लासला वगैरे काही.
नाही बहीण आहे माझी ते क्लासला जायचे सुट्ट्यामध्ये.
हा अच्छा!
हा क्लास ला जायची. आता याच्यामध्ये पण ते गेम्स वगैरे.
हो हो हो काहीतरी नाही का मला पण वाटता स्पोर्ट कस स्पोर्टचता खूप ओपन झालंय म्हणजे पहि. एवढं खेळायच नाही मुली वगैरे ना मुली. मुलं फक्त खेळायचे. हो आता गेम खेळत त्यामुळे मला असं वाटतं थोडंसं त्यांच क्युरिक्युलम मध बाजूला घेऊन. त्यांना थोडस.
म्हणजे पूर्ण होत ल आप ठेवत नाही को. बोलतं आपल्यावर शिकवलेलं आपल्यांना समजत नाही.
हा थोडासा ना म्हणजे कसं एखादा आउटसाइड अँक्टिव्हिटी जसं मुलांना काही काही वेगवेगळ क्युरी क. आवडत असेल त. तो त्यांच्या रोजच्या स्टडीच्या पेक्षा वेग-वेगळं त्यांना जर काय आवडत असेल जसं की डान्स झाला किंवा एखादं म्हणजे एखादं म्हणजे म्युझिक इन्स्ट्रुमेंट झालं जसं वाजवायचं असेल तर ते पण थोडसं यूज करू शकतात म्हणजे त्याच्यामुळं थोडं प्रोत्साहन दिलं पाहिजे हं..
पण नाही चांगथ.
तुमच्या ब्रेन साठीच असते म्हणजे डेली तुमचं जे ब्रेन करत असतं हा म्हणजे डेली तुमचं जे ब्रेन करत असतंना त्यातनं तुम्हाला डायव्हर्शन मिळतं त्यामुळं थोडंसना तुमचं माईंड रिलॅक्स होतं म्हणजे प्रत्येकाला अस. छंद पाहिजे की ज्याच्या मध्ये तुम्ही कायतरी स्वतःचं रोजचं जे रुप तिन हायत त्यातनं वेगळं जाऊन कायतरी करताय बाबा नायका की नवीन कायतरी एखाद्याला गाणं म्हणायला. ला आवडतं किंवा एखाद्याला काही इन्स्ट्रुमेंट आवडतं म्हणजे असं मला वाटतं की आता ह्या एज पासूनच मुलांना पण आपण थोडंस प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे त्या वयाच्या मुलांना. हो हो. हो हो डिपेंडन्सी ॲक्च्युअली तशी सुरू होते की समजा आता मला. कुठेतरी कंटाळा आलाय मी दिला फोन की हा घे चल ठिक्ये फोन थोडा वेळ बघ. ग त्यानंतर आपण करू म्हणजे असं ॲक्च्युअली तीच आपली चुकये की तच्यामध्ये सवय लागून जाते की आपल्याला तर ठीक आहे रोज आपण म्हटलं तर का त्रास दिला तर मला फोन. अस की शांत बसण्यासाठी त्यामुळे ते एक मुलांना सवय होऊन जाते. तर ते थोडीशी ना आपल्या म्हणजे कसं आहे ते आता ह्या एज च्या प्यारेंट्स थोडसं लक्ष. देऊन कराव लागणारये.
आणि ते मोबाईलमध्ये ऍक्टिव्हिटीज वगैरे आणि कॉलेजचे सर लोकं पण स्कूल मधले पण. जे म्हणजे छोट
हो आणि स्कूल्स आणि कॉलेजेस मध्ये तर अगदी अ.. मिनिमल वापर केला पाहिजे स्कूल्स आणि कॉलेजे जेस मध्ये बिकॉज. त्याचा फायदा कमी आणि तोटाच जास्त होतो फायदा असा होतो की ठीके जर त्यांना असं वाटत अस. सेल की चला आम्ही नोट शेअर करू किंवा कायतरी करू पण ॲक्. च्युअली अ.. त्याच्या त्याच्या व्यतिरिक जे बाकी. की फोनचा युज होतो तोच जास्त होतो त्यामुळे मला असं वाटतं की ना ते पू - पूर्वीच्या ज्या आपल्या पद्धती होत्या ना म्हणजे नोट्स शेअर करायच्या आता प्रिंट आउट शेअर करा. म्हणजे प्रिंट आऊटस मध्ये शेअर करा किंवा एक अज् तसं काहीतरी केलं. त्यांनी की किंवा मग तुम्ही अं.. क्लास मध्येच मुलांना कराय लावा लाय. ब्ररी मध्ये बुक्स तयार ठेवा एखादे नय का अ.. तर त्या पद्धतीने थोडंस केलं पाहिजेल कारण की अ. फोन म्हणजे आपण‌ आधी वि-विचार केलो ना तर आपल्याला काय होतं कि आई वडील आपल्याला अ रिच म्हणजे रिच कसे करतील तर फोन पाहिजे त्यामुळे फोन आपण महत्त्वाचा म्हणजे आपण निर्माण त्याचा अ नाय का सुरुवात केली होती पण आता त्याच म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा वापर पर करून करुन आणि इंटरनेट तर अशी गोष्टय ना की ती ओपन टू ऑल म्हणजे तुम्ही त्याला तुम्ही त्याला कुठेच अ रिस्ट्रिक्ट नाही करू शकत त्यामुळे मला असं हो आणि सोशल मीडिया आजकाल तर मुलांना सगळे काही पण टाकतात म्हणजे नयका रोज कायना कायतरी पाहिजे लोकांना अ.. स्टेटस पाहिजे अन् पण ह्या च्या आपण भार नुकसान किती बघितलंय की लोक कं कायपण टाकतात त्याचा कोणीतरी अं.. समोरचा जो व्यक्ती असतो जो म्हणजे त्याला काहीतरी नुकसान करायचं असतं तर तो त्याच्या तयारीमध्ये असतो की लोकं काय त्यांची इन्फरमेशन टाकतील आणि आम्ही त्याला कसं ग्रप करू असं
छोट्या मुलांना ना म्हणजे अ मोबाईल दिला की मंग ते शिकत पण नाही लक्ष पण देत नाही गेम
नाही देत हो हो हो त्यामुळे मला असं वाटत ना की काहीतरी कुठेतरी आपण ह्याला रोप टाकत क आप आपल्या सवयी आपण कंट्रोल केल्या पाहिजेत मोबाईलच्या युसेजबद्दल आणि आपल्या मुलांना पण तसंच शिक शवलं पाहिजे असं वाटत हो चला छान वाटलं तुमच्याशी बोलून
हो हो चालेल चाल